हा येतय आवाज माझा
हो येतोय ताई.
हा हा.
काय चाललं तुमचं. चहा वगैरे पिला गेला.
हो चहा. पिला आत्ताच. हो चहा पाणी झालं आताच. तुमचं झालं की नाही.
हो माझं
तुमचं हो. हा. झाला. माझा पण आत्ताच झाल चहा पाणी आता स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची.
ओ काे
हा. स्वयंपाक करायचा.
मग आपण कुठं काय विषय बोलत होतो मगाशी. मुलांच्या शिक्षणाचा.
हा. हा. हा.
हा.
हा आपण आता पावसाविषयी बोलूया. पावसाळ्याविषयी बोलूया आपण.
हा. हा.
आता वेगळा विषय घेऊया आपण.
हो. हो.
तुम्हाला पावसाळ्या ऋतू आवडतो का ओ?
हो मला तर फार आवडतो. तुम्हाला आवडतं का नाही?
मला पण खूप आवडतो. म्हणजे बघा. अ एवढं म्हणजे उन्हाळ्याच माणूस एकदम असं तापून गेलेला असतोय. तर असं वाटतं की बाबा. पाऊस येईल आणि केव्हा नाहीं असं होऊन गेलं आता तर आपल्याला.
हा. हा. बरोबर. बरोबर हाय. तापून म्हणजे? हा.
भर उडळ्यात जे तापून नघत. तेनसुल्याच्या आगीने जमिनीला भेगा पडतायत. तेव्हा समुद्राच्या पाण्याचे वाफ होऊन. आकाशात जाते तेच पाणी मोस मोसमी वाऱ्यांबरोबर जमिनीवर पुन्हा येते.
हा.
मग आपला पाऊस येतो. पावसाळा सुरु झाला की सगळीकडे झाडं वगैरे सगळे टावटवीत टवटवीत ही
छान त्यांना सुद्धा त्यांना बरोबर बरोबर.
हा सगळ्या आपल्या झाडांना पालवी वगैरे. वगैरे नवीन येते.
हम्
असे हिरव्या रंगाच्या छान छटा दिसतात. झाडांमध्ये खूप सुंदर असे. छटा उमटतात झाडांच्या पानांमध्ये वगैरे फल एकदम सुंदर. अ असे ते फुल. पानांवर फुलांवर असे ते दव. बिंदू सारखे. असे पाण्याचे थेंब कसे छान दिसतात.
हो रोबर एक नवीन.
हो सुरु झालं की शेतकरी आपले कापांना लागत. शेत नांगरतो वगैरे त्याच्यात बी पेरतो,
बरोबर
मग थोडे्या दिवसां म छान पीक छान डोलायला लागतं. छान,
हो बरोबर
आणि मुलांना तर इतका आवडतो पावसाळा त्यांना, छान पावसात भिजत पहिला पाऊस आला की गच्चीवर जाता मस्त पावसात भिजतात छान प, अ मस्त ये मस्त छान आनंद लुटतात त्या पावसाचा छान, कागदाच्या ओड्या करून सोडता कुठे पाण्यामध्ये,
पहिला पाऊस पहिला पाऊस, आनंदीवेगळा च असते,
हो आणि पहिल्या पावसाचा मातीचा वास किती, छान सुगंध असतो तो एकदम सुंदर, खूप छान तुम्ही घ अनुभवलाय का कधी,
हो हो हो हो भपूरपूर, आपण जर शेतात जरी गेलो तरी काळ्यामध्येधीचा तर वास किती छान पाऊस कण्यावर हा, खूप छान म्हणजे ते अनुभवच वेगळे,
हो
तणाला असती आवडत का फय प नाही,
आह
शेती तु मला आवडते का नाही!
हो आवडते ना मला शेती आवडते. आमची गावाकडे शेती पण आहे हा, शेती आता शेतीमध्ये काय मका कांदे वगैरे लावले आता,
बर
तुमची आहे का शेती वगैरे,
हो आमच्याकण आहे ना शेती आहे. मी नाही कधी गेले, पण आहेत सगळे घरात वगैरे जात नाही शती जास्त येतच नाही आणि कधी गेली पण नाही.
हा मला पण शेतीचे काम वगैरे काही जमत नाही मला पण एवढे. पण माहिती बघ कसं,
हा हा हा हो ह
ह पण असं म्हणजे मी पण बघितलेलंच आहे लांबूनून कधी असं अनुभवलेलं पण नाही. इकड उस्मानाबाद जिल्हा असलम ज्वरी च पीक जास्त आहे. पुन्हा हार्बरच पीक जास्त आहे हो तर, झालं तररी सोयाला माहित असेल तुमला आपण चपातीमध्ये वा,
हो सोय पण माहिती आहे ना,
हा चपाती चा तेलकट पणा, सोयाबीन चांगलं असत. ते सोयाबीन हेकड उगवता, ना हरभरी आपण जे हरभऱ्याची डाळ कर, होती नसत ह मुलांच्या मुलांच्या शारीरिक बुद्धीसाठीठी काही सांगत राटतील
हो चांगलं असतं ते
घातलं पाहिजे आणि वापरलं पाहिजे ते म्हणजे मुलां पण चांगलंय वापरलं पाहिजे
गव्हामध्ये गव्हाच्या याच्यात पण हो गव गववा्हामध्ये पण मिक्स करून दळून आणलं तरी चालतं ते सोयाबीनच
हा गवामध्ये पण पोस्टसत चांगलं पुन्हा मुलां सांगलं ज बुद्धीसाठी म्हणा अभ्यासात प्रगती कते हा सहसा रात्री कोण नाही वापरत ते खायच तर त्याची भाजी बघत खायते हॅलो हॅलो
येत नव्हता नीट
अ आत्ता येतोय का
हो येतोय आता
हा बघा यायलाय ना जरा वेचा प्रॉब्लेम आहे पावसाची पण दिवस आहे हल्ली
हा हा तुमच्याकडे येऊन गेला का पहिला पाऊस
होय होय येऊन गेला झाले पाच सहा दिवस झाले येऊन गेला पाऊस
हो का आमच्याकडे एक तारखेला आला होता एक जूनला त्याच्यानंतर आलाच नाही खूप गरमी वाढली इतकी गरम होत प्रचंड
हा हा ह तिकडे पण उष्णता जास्त आहे ना
हो ना खूप गर्मी वाढली पाऊस आल्यावरच थोडा गारवा वाटेल
पाऊस पडयला पाहिजे कारण पावसामुळे शेती थांबली पिकांचं नुकसान आहे ना आता
शेतकऱ्यांचं नुकसान आहे वेळेवर पाऊस आला तर बरं असतं नाही तर मग ते पिकांचंही नुकसान होतं पूर्ण
हा म्हणजे ठिकाने शेतकरी अजून पेरणी करायची पण थांबले या वर्षी पेरले
या वर्षी काय पाऊस किती येतो काय माहिती
दुपारी दु हकाला जेवनपर होता म्ह जे जेणेकरून शेतकरीच कंटाळेल पावसाला
हो मागच्या वर्षी बरा होता पाऊस
ण या्या वर्षी नाही पावसाचं काही चिन्ह पण दिसत नाहीये नत नशसा हा शेतकऱ्यांच नशिब आहे शेवटी काय होणार पुढं ते आणि जरी समजा नाही पडला पा तर मग आपल्याला प्रॉब्लेम आहे पु्हा ते नाही पी उगवले तर परत महागाई वाढणार पुणा शेतकरी ह
महागाई धान्य सगळंच वाढून जातं मग धान्याचे भाव वाढतील.
होय, होय आता ज्वारीचेच भाऊ हम्म ज्वारीचे भाव आता किती गगनाला भिडलेत. सत्तर आणि ऐंशी रुपये किलो ज्वारी आहे.
हो ना अगोदर ज्वारी खायचं नाही आता जास्त लोक ज्वारी खाता पण. ज्वारी चांगले असते शरीरासाठी, चांगले असते ना ज्वारी?
हो आणि हल्ली लोक ज्वारीच महागले जसं कोरोनाच हे येऊन गेलं ना काळ येऊन जो गेला ते ज्वारीच खायला लागले लोक
होहोहो
ज्वारी मध्ये कसं उष्णता नाहीये. परत आरोग्यासाठी चांगलं, हा थंड त्यामुळे ज्वारीचच प्रमाण आता जास्त खूप महाग झाले ज्वारी सत्तर रुपये ऐंशीे रुपये प्रति किलो झाली.
हो ना.
हं, पाऊस यायला पाहिजे. पावसावर सगळं अवलंबून आहे शेतकऱ्यांचा, हं आता बघा आणि पंधरा दिवसांना जून महिना संपत येईल. तेरा तारीख गेली आणि पंधरा दिवसांनी इकडे तिकडे जुलै महिना
हम्म.
पुन्हा खूप अवघड जाईल.
तुमचं हे असं म्हणजे अ थोडेफार कुंड्यांमध्ये वगैरे झाडे वगैरे लावलेत.
हो लावलेत ना. बांधावरून कलेच्या कोणत्या म्हणजे शेतात लावले बांधावरून कसं छोटं घर आहे तसं पण मुलाला लहान आहेत आहेत हे करत कॉल करा तुम्ही. पुन्हा कॉल करा.
बरबर करते करते.
हो